नमस्कार ताई, हा बोला काय म्हणता? मजेत मजेत, तुमच काय चालल?
हो आम्ही पण मजेतच आहेत. मस्त आहोत.
हा
आता गाईचा विषय घेऊया आपण. गायबद्दल बोलू ना? हो गा
गाय घेतली का?
नाही हो, आमच्या दारात भरपूर गाई येत असता.
अच्छा
आम्हाला बांधायला जागा नाही ना, जागा कमी असल्यामुळे हो, पण असही आपल गायीवर भरपूर प्रेम आहे. गाय आली का तिला चारा घालतो. तिला पोळी वगैरे घालतो दारात आली तर.
हो
गाईच दूध किती पौष्टिक असत ना. लहान बाळांना जास्त असत ते. म्हणजे अ आई म्हण आहे ना ती. आईच अन गाईच दूध एकच असत. सारख असत बा अस.
सारख असत. आणि काही बाईंना ते प्रसुती झाल्यानंतर दूध वगैरेचा अडचण वगैरे, असली की ती गायीमुळेच त्या बाळाचं पालन पोषण पोट भरतं.
हो हो हाव त्याच्यामुळेच त्याच पोषण पण होत आणि पौष्टिक असतं त्याच्यात कॅल्शियम पण नसतं जसं आईच्या दुधात कसं कॅल्शियम असतं जास्त प्रमाणात, तसं गाईच्या दुधात पण कॅल्शियम असतं. हो आणि गाय, गाईचे पण प्रकार आहेत, दोन -तीन प्रकार ते गाय आहे हो
मला काय एवढं वा, माहीत नाही त्याविषयी, तुम्ही सांगणार तर बरं होईल.
हो मी सांगते ना, एक आपली देसी गाय अस ते मोठे, मोठे शिंगांवाली आणि एक गाय गिर गाय असते मग ती कशी ओळखायची, तिची उंची पण कमी असते.
हां
आणि तिची शिंगं खूप लहान असत, आपलं एक बोटबर शिंग असतं तिला जास्त मोठे शिंगं नाही राहत गाईला.
अच्छा, म्हणजे ते खूप छोटे- छोटे असतात ते घरामध्ये फिरतात, ते आपण टी व्ही वगैरे वर बघतो त्या का?
त्या नाही
त्या नाही का?
त्या नाही, ते अगदी म्हणजे हाईट हे ना त्यांची मोठीच असते जास्त प्रमाणात कमी नसते ओळखल्या जाता, अगदी म्हणजे गिडे आपण म्हणतो ना हे एक देसीगाय, देसीगाय का तिचे शिंगे खूप मोठे अस
हो लांब, लांब अस
हो लांब लांब असता आणि तिची उंची पण जास्त असते. गीरगाय वाट उटली का, मक तिची उंची कमी असते
अच्छा.
लहान असता, गीर गायचे आणि आणखी एक कामधेनू पण गाय असते.
आणि ती कशी ओळखता मक?
ती खूप धिपाड असते.
अच्छा
गाय आहे ना हे काठेवाडी लोकं असत ना यांच्याकडे राहते.
हा, हा म्हणजे ते लाल कलरच्या गायी असतात त्या, त्यात
हो, हो तशा लाल आणि पांढऱ्या पण राहतात
हा हा
पा, त्याच्यामध्ये आणि ही जी गीर गाय असते ना, हिच्यात तीन -चार रंग असतात. काळे, लाल पट्टेवाली पण असते.
हा
गाय असते ना कामधेनू म्हणून तर ई खूप दूध देते, म्हणजे दिवसाला सात -आठ लिटर दूध देते.
अच्छा
म्हणजे दूध तर सारखंच म्हणजे असं पौष्टिकच राहत असेल, एवढं काही फरक नसेल हा. फक्त प्रमाण थोडं कुठली गाय कमी, कुठली गाय जास्त देत असेल असं काही असेल.
प्ली हाव. आपली जी देसी गाय म्हणतो न ती थोड कमी देते. तीन-चार असं ही तर बी बी बी.
हा हा.
आणि गिर गाय तर एकच लिटर दूध देते. ती जास्त दूध नाही देत. हो. हो पण मग तिच दूध खूप छान असतं गिर गायीच.
हा हा.
लहान बाळांना, मोठ्यांना, सगळ्यांना. आणि दुधापासून पण भरपूर पदार्थ बनतात ना.
ते तूप, गायीचं तूप वगैरे ज्याला हे याचा.. आ.. सायनसचा किंवा मग असं डोळ्यांचा वगैरे चष्मा मोठा राहिला तर सांगतात की, ते गावराणी अ तूप असतं ग गाईचं तर ते नाकात टाकायचं त्याच्याने नंबर वगैरे पण कमी होतो असं सांगतात.
हो. आणि ते आपण जसे काजळ लावतो न
हां.
तसं पण डोळ्यात भरायचं ते गायीचं तुप. पण ते ओरिजन म्हणजे ओरिजनल पाहिजे असं.
हा हा, शुद्ध पाहिजे.
शुद्ध तूप पाहिजे. नाहीर मग ते भिसळ जर राहिलं ना, त म आपल्याला डोळ्यांना त्रास होईल.
त्रास होतो बरोबर.
म्हणजे ती आपल्या घरात जर गाय राहिली ना, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी पौष स्टिक आणि चांगल्या शुद्ध मिळू शकता.
हो न.
बाजारात तर सगळं भेसळ असतं.
हा तूप पण खूप महाग भेटतं न मग असं शुद्ध राहिलं की. आपल्या गावा वगैरे कडं शुद्ध भेटतं ज्यांच्याकडं गाई वगैरे गाई ढोर असले त्यांच्याकडे चांगलं भेटत. म्हणून अ इकडं तर मी तूप वगैरे घेण्याच असा टाळूनच देते. कधी गावाकडे जाणं झालं तर आणते तिकडून. खूप भेसळ वगैरे होते इकडे. हम्म्.
पाईच, त्यांच्या पाासून पनीर पण बनतं दुधा
हो दुधापासून पनीर पण, ते पण असं आपण बघितलेलं राहिलं आपल्याला माहिती या व्यक्तीकड गाई आपण त्यांच्याकडूनच घेतलं पाहिजे ते पण. नाहीतर असं दुकानामधून, डेअरीमधून ते पण आता तर पनीरचं म्हणजे खूपच अ आवघड इतकी मिलावट. इकडं तर खूप छापे पडता अ म्हणजे जवळ जवळ तीन लाख, चार लाखाचं पनीर जप्त केलं लोका इकडं. अ.. सरकारी.. इ.. च्या सरकारच्या अशा लोकांनी. म्हणजे छापा टाकून.
हो सरकारी कर्मचारींनी ‌
हो कर्मचाऱ्यांनी. ते त एवढं पनीर अक्षरशः ते असं जमिनीत पुरलं मग त्यांनी.
हो मग त्याचा उपयोगच नाही ना म.
हो ना हो ना म्हणजे अक्षरशा रबर सारखं प्लास्टिक सारखं लागत. एकदा आणलं होत घरी म्हणजे ग्रेव ग्रेवी खाल्ली पण ते पनीर कोणीच खाल्लं नाय. तेव्हापासून आम्ही म्हणजे अन्न टाळूनच देतो डायरेक्ट.
घरी पण करू शकतो ना आपण दूध फाडून घ्यायचं.
हा.
दूध फाटल्यानंतर ते जे पनीर वरचा जो खवा असतो ना तो घट बांधून ठेवायचं त्याला पॅक आणि सगळं हो.
हा ब तसं बनवते मग मी एक दोन वेळा बनवलं होतं तसं. त्याच्यात थोडं विनेगर टाकून देते अजून आणि घट्ट असं त्या त्याला असं बांधून त्याच्यावर थोडं वजन ठेवून म्हणजे जेणेकरून त्याच पूर्ण पाणी असं खाली नित्रून जाईल. आणि म ते असं त्याला असा एक आकार येऊन जाईल अस आणि नंतर मग ते थोडं फ्रीज मध्ये ठेवून मस्त कडक हून जात.
हो कडक झालं का मग आपण त्याचा वापर करू शकतो.
हो.
हो ताक पण छान बनत म.
हो मला तर ताक खूप आवडतं. आता तर गर्मीमध्ये तर मी रोजच ताक पित होती. त्यानं शरीरातात उष्ण ता वगैरे वाढलेली असते त्यायत चांगलं अस थंड असत ताक.
हम्म, आणि आता भरपूर अ म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे भारतात दोन तीनच प्रकारच्या गायी होत्या. हो म्हणजे
कस विज्ञान पुढं गेल्यानंतर ते त्यांचं ते क्रॉसब्रीड वगैरे असं काय करतात. म्हणजे नवीन त्यांची प्रजाती उत्पन्न होते गायींची पण.
हो आणि ती जर्शी गाय आपल्याकडची नायबर का ती. विधेय परदेशातली गाय आहे.
अच्छा.
हो मग ते जरशा गाईचं दुधाचा कॅन्सर होतो जर आपण पेणार ना.
हां.
दूध किंवा चहा वगैरे घेतो त्याच्या हेन कॅन्सर होतो. शक्यतो ते जरशी गायचे दूध टाळायच घ्यायचं नाय.
हा.
कारण की आपल्या ज्या जुन्या आणि भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत.
हा.
हा तेच आपल्याला दूध पौष्टिक आहे गाईचं.
हा हा म ते काय ते शेवट औषध वगैरे असं काही हे करूनच त्या उत्पन्न केलेल्या राहत असतील त्या गाई. म ते दूध पण कस चांगलं देणार हा. प्राकृतिक नस हा अप अप अ -प्राकृतिक.
हा मोठ्या बनवलेल्या असत ना ते बनवलेले गाईमुळे आपल्याला खूप त्रास येईल.
हा ना ते कोंबडींचं पण तसच अस त्या नाव आता त्या कोणत्या कोंबड्या खातात? मी तर खात नाही. पण ते तर कोंबडींचं मटण वगैरे खातात तर त्याच पण आजार वगैरे होतो म्हणे ते कुठल्या कोंबड्या म्हणजे? एक आपल्या त्या देशी राह त्याच्या अंडी वगैरे देतात म्हणे, आणि ते दुसरा प्रकार ते लाईट वगैरे मध्ये राहतात त्या.
हो ते काही एवढं माहिती नाही पण आपण हा मग अ हे ज्या काही असता ना आपल्या
हम्म.
त्यांना जर वेळेवर चारा, पाणी जर व्यवस्थित दिल ना? तर ह्या दूधही आपल्याला चांगलं देतात.
हम.
जास्त प्रमाणात पीक मिळत असतं यांच्यात
हम्म.
आणि मग त्यांची जे, ती पिलं असतात.
हा.
म्हणजे ते गोरा असला, आम्ही गोरा म्हणतो आमच्या इकडच्या भागात.
वासरू.
हा वासरूला गोरा पण म्हणता.
अच्छा.
आणि ती जी असते ना? ती वासरी म्हणतो ना? हाव म्हणजे आ असं? जर राहिली ना आपल्या दारात म्हणजे एक जरी गाय आणली ना आपण? तच्याने आपण पूर्ण गोठा निर्माण होऊ शकतो.
हो मग.
हा आणि आता ते नवीनच लहान लहान गाई आलेले आहेत.
हो मी पण ते पाहिलं ते मस्त ते लोक त्यांना घरामध्ये असं जसं आपण कुत्रं, मांजरं पाळतो तसे ते गायीला ते घरामध्ये सांभाळतात. इतक्या छोट्या छोट्या हो ते दिसताना इ तक्या गोड दिसतात, असं वाटतं की किती छान आहेत, असं त्यांना धरून घ्यावं. आणि त्या पण दूध देता म्हणे एवढ्या छोट्या छोट्या असतात.
एक लिटर दूध देता त्या.
हो ना. आता हा हा प्रकार त आधी नव्हता, हा कस काय आला? काय माहिती?
नाही त्यांनी ना? संशोधन करून हाईट कमी केली इथे. म्हणजे आताच्या काळात तर जमीन कमी असल्यामुळे लोक दारात कुठे गाईंना बांधणार? मग ते संशोधन नांदीपती आश्रम आहेे ते.
हा.
हो राजस्थानमध्ये त्या आश्रमामध्ये मग त्यांनी संशोधन केलं डॉक्टरांनी, मग संशोधन करून मग ते जे लसीकरण असत ना ते केलं त्यांना त्याच्यामुळे त्यांची हाईट कमी झालेय.
बघा ना विज्ञान कुठे चाललं, गेलं अ जनावरांवरती पण असे हाईट
झालंय आपले दहा मिनट, छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद.
धन्यवाद